हॅलो
अरे रेंजमध्ये राहा. माझे वेस्ट गेलेत काॅल.
रेंज मध्येच आहे. मी तेच म्हणते माला फुल रेंज आहे.
मला पण आहे आता. माझ्या आधीचे पाच व्यवस्थित झाले.
हो काय? पण मी पण फुल रेंज मध्ये आहे ना. वायफाय कनेक्टेड आहे ना?
हम्, हम्म, हम्, कारण आवाज अजिबातच आला.
हो येत नव्हता आवाज. तेच म्हंणलं वेस्ट व्हायला लागलेत कॉल सगळे.
आधीचा पण एक गेला. आताचा एक गेला.
आधीचा नुसता उचलला नाही. त्याच्यामुळे तो नसेल गेला. का? मी उचलला होता तो पण?
मग हा माझा दुसरा कॉल दाखवताय आता. तिसरा दोन झाले. तिसरा
हो का? आणि किती कॉल आल ते पाच.
पाच
सगळे कॉल मलाच केलेत का? काय.
हो
हम्म
करायचे एक एकीला
हा! मी आवाज येत नव्हता. त्याच्यामुळं म्हणलं अ कुठ आपण जर नवीन जागेवर गेलो? शिफ्टिंगचा, त्याचा भरपूर राडा राहतो. नवीन ठिकाणी गेल्यावर ओळखी त्या व्हायच्या. शेजाऱ्यांच्या, सगळी परिसराची माहिती व्हायची, त्यात बराच वेळ जातो. ह झालं तुमचे सगळे टेसमेंट
चालु होय.
शिफ्टिंगचा राडा संपला का? नाही अजून.
नाही! चाव्या सापडत नाहीत? आता काय खरं नाही.
कसल्या चाव्या?
कपाटाच्या एक विसरली? एक आता मेनची सापडली तर आता. ड्रॉवर तिजोरीच्या चाव्याच नाही.
अरे बापरे! मग आवघडच आहे. कुठं ठेवल्यात ते आठवायचं ना? कुठं ठेवल्यात कुठं नाही? ते
एक पर्स विसरलेली ती मिस्टरांनी पाठवली. मिस्टरांनी पाठवली ना कुरिअर करून आज.
हा हा हा मग त्यात नाही आहेत का सगळ्या चाव्या?
नाही एकच पाठवलीय चावी त्यात, आता दुसऱ्या पर्स मध्ये विचारावं लागेल. एक.
हम्म हम ते असं होतया आपण कुठे शिफ्ट व्हायला लागलोत की, सगळं पसारायचं विस्कळीत पणा. आणि परत त्रास होतोय तो वेगळाच सामानाचं नुकसान.
हो बाई माझी काचेची भरणी फुटली नवीन. बरं झालं त्यात मसाला बी साला नव्हता सुंठ, सुंठ होतं ते तर ते हे झालं.
हम्म बरं, बर. झालं का सगळं सामान लावायचं का अजून राहिलय?
नाही अजून आता आता कपाटच आवरतीये.
आणि शाळेची तयारी झाली की नाही शाळेच? काय ऍडमिशन प्रोसेस काय नवीन शाळा हम्म व ह्या पुस्तकं वगैरे आणले‌ असतील सगळे.
कालच खरेदी केल्या आम्ही.
हम्म आता काय दरवर्षी पुस्तकं घ्या, वह्या घ्या, ड्रेस घ्या. पूर्वी काय तसं नव्हतं. पूर्वी आपलं एकाला हे घेतलं तर, ये माझा कॉल चालू आहे ना. हा जुनेच पुस्तक वा
तुमच्या घरात लहान मुल आहेत का?
हो आमच्या घरातल्याल लईच लहान लेकर आहेत ते गोंधळ घालतायेत.
नाय आमची झोपली बाबा.
हम्म आतीच लहान आहे त्यांना कळत नाही आवाज येतोय जोर जोरात.
एकदा सांगितलेलं कळत नाही ‌. आतल्या रूम मध्ये येऊन- हॉलमध्ये होते म्हणून आतल्या रूम मध्ये आले, तर आतल्या रूम मध्ये येऊन गोंधळ घालत बसले.
हम्म एक, एक काना खाली द्यायची मॅडम तुम्ही त्यांच्या.
आ अ- आकरा वाजलेत तरी झोपायचा पत्ता नाही. सकाळी परत लवकर उठत नाहीत काय नाही त्यांना आ लवकर उठावं आंघोळ
आजकालच्या मुलांना असं काही जाणीवच नाही कशाची? रिलॅक्स राहतात.
जबाबदारीच नाहीये काय? सुट्टी आहे तर निवांत दहा अन अकरा वाजले तरी झोपा काढत बसायचं. उठलं की चार ला अन पाच ला अंघोळ कराय
आणि उठलं की पहिला मोबाईल कड बघायचं. अपडेट कलेक्टरच्या वरचे काम झाले.
हो च बाहेर फिरायला नको जायला नवीन जुन्या कुणाच्या ओळखी करायच्या नको काही नको. नवीन काय शिकायची इच्छा नाहीये, काय नाहीेये.
आज मी ना, आज मी मोबाईल पाऊच तयार केला आज.
अरे वा!
हो आपल्यात हो भरपूर ते चालूच ये काही ना काय, काही ना काय करायला ते आज मोबाईल पाऊच केलं मी.
हा.. हां.. हां.. हां.. हां...
नवीन नवीन आता सध्या लोकरीच हो उलनच्या वस्तूना सध्या खूप मार्केट आहे ना, आणि वेळ पण जातो नवीन-नवीन शिकायला पण भेटतयं.
हुं.. बरोबर.
मोबाईल पाउच र बर बँड ते केलंय आता काय-काय- काय-काय चालू आहे करायला सध्या
हम्म, हम्म, हम्म.
हूं..
बराय. बराय.
मग आणखी?
आपला टाइम किती झालाय?
पाच मिनिटाच्या पुढं गेलाय, सहा साडेपाच मिनिटं झाली. नाही अजून तीन चार मिनटं आहेत आपल्याला वेळ आहे बोलण्यासाठी.
अं.. हा
बाकी कामाच रुटीन लागलं का?
नाही.
सगळं माहिती वगैरे तर तुम्हांला आधीचीच असलच तिथली,
हो.....
हूं... नवीन एकदम शहरात गेल्याव तर काय माहिती नसतंय, काय नसतंय. शोधा-शोध करण्यातच महिना जातोय, माझं तेच झालंय एक महिना झाला, तरी अजून गिरणी कुठंय, अन काय कुठय, काय कुठंय करण्यातच चालले दिवस.
आता मॅडम ऑनलाईन सर्च करायचं ना नियर बाय, नियर बाय टाकून
हो आहे, आता बघितले, आता उद्या जाऊ. तेच पण ते आहेच ना अडचणी आता आपल्याला ऑनलाईनच माहिती आहे, ज्याला माहिती नाहीये त्याला अड चणीच आहेत ना,
नवीन पिढीला जसं तर सगळं माहिती आहे ऑनलाईन भेटतयं, ऑनलाईन भेटते, तसं सगळ्यांनाच ऑनलाईन ची माहिती असं नाही. शहरात काय अकरा वाजले आणि बारा वाजले तरी रात्र- काय होत नाय, कळत नाय. माणसं जागेच, येणारे, जाणारे, फिरणारे, कामाहून येणारे, कामाला जाणारे, गावाला जाणारे, चालूच.
हम्मम
आता सुट्ट्याहून येणारे, शाळा भरायचा टाइम झालाय ते आता काय, गाड्यांना पण खूप गर्दी
हो
ह हम्म, सुट्टी तर कशी गेली असल कळलंच नसेल मग. त्या शिफ्टिंगच्या राड्यात.
नाही कळलं.
हम्म नाहीतर एरवी इकडं तिकडं फिरण्यात जातय, ह्या वर्षी काय फिरणं नसेल झालं कुठं.
काय कुठंच नाही. इकडुन तिकड, तिकडुन ईकडं, ह्याची परीक्षा झाली की दुसऱ्याची दुसऱ्याची झाली की. परत पहिल्याची शाळा चालु.
हा तेच ना, कोणाची एक्झाम एप्रिलमध्ये, कोणाची मे मध्ये, कोणी येतय जातय चालूच राहतय,
हम्म हम्म.
शाळा भरल्यानंतर तर काय कुठं जाण्याचा सोयच नाही. आता पहिल्यासारखं कुठे जायची इच्छा पण नाही होत, घर सोडून,
स
दुसऱ्याच्या इथं, पहिलं कसं दोन दोन महिने गावाला जा, इकडे जा तिकडे जा ओढ लागायची
आताचे पोरं आपल्याला म्हणतात जा तुम्ही, आम्ही बसतो घरातच
आम्ही बसतो घरात, मग पोरं घरी येत बोल्यावर आपल्या जाता येत नाहित, आधीच आई कोणाची येत नव्हती पण पोर आधी पळत होते गावाला, दोन दोन महिने राहायला सुट्ट्यांना-
हम्म
आता पोरांना घर सोडवत नाही, मोबाईल सोडवत नाही घर सोडवत नाही म्हणण्या तेच
त्यांना डिस्टर्ब होतंय ना त्यांचं रुटीन,
हम्म मोबाईल पाहिजे, फक्त मोबाईल पाहिजे त्यांना, गाव नक नको, जेवण नको, काही नको, स्वतःची तब्येत सुद्धा नाही महत्त्वाची.
हम्म बराबर.
मग आणखी काय.?
काय बाकी.
बऱ्याच वेळापर्यंत जागे राहता रात्रीच तुम्ही पण
हो, नाही आता झोपायचं आहे आम्हाला पण, उद्या पहिला दिवस आहे, एकतर स्कूल पण ह्यांची साडेआठला बस येत सात वाजता
हम्म हम्म हम्म, मग ते अ शाळेचा पहिला दिवस बोलल्यावर वेळेतच आवरून ऊरकून पोरांना पाठवायचं. पहिला आपल्या वेळेस कसं होतं, शाळेचा पहिला दिवस म्हणलं की अं, एक तास आधीच जायचं बेंच पकडायला. हॅलो! आवाज येतोय का? हॅलो! हॅलो! हॅलो
हॅलो येतोय का आवाज?
हो येतोय येतोय मध्ये मध्ये आवाज कमी -जास्त कमी जास्त
अरे ते दुसरा माझा दुसरा कॉल चालू झालता.
अच्छा आता कॉल आपला टाइम संपत आलेला आहे आपल्याला वेळ संपलाय. त्यामुळे आपण ठेवूयात फोन.
ओके.
हम्म.